हा हॅलो हॅलो होय आलंय काय आज हे व्हायलंय जास्त.
व्हायलंय काय. येतोय काय आता
हा हा आले आले. बाहेरचा आवाज य स्त
यायलाय काय?
होय.
आता बघा.
हा यालय.
याला ना.
हम्म.
काय झालंय म हा.
काय नाहीवा
चहा झाला.
होय झाले, तुमचं?
चहा झाला आमचा पण, चहा झाला आताच बसलोय मी पण आता स्वयंपाक वगैरे करायचा नंतरन हम्म.
मळ काय म्हणाले तुमच? वीस वीस
काय नई बगा काय करताय काय नवीन हे पदार्थ ते?
पदार्थ काय आता, आता तर आमरसच हे आपलं आंब्याच सीझन चालू आय. जास्त करून अधिक महिना पण आहे, परत काल पण आम च नंदुबाई आलेल्या. सासूबाईंनी बोलावलेलं त्यांना अ त्याच आईंच्या वटी भरायला आलेल्या.
हा हा हा.
तेनि येणारे म्हणून पोळ्या केलेल्या पोळ्या अ पन, आमरस परत सगळ्या म्ह जेवण केलेलं तयार तेन्ना जरा भाज्यांच म्हणजे आता आपल्याकड कसं कोल्हापूर साईटला कडधान्ये, फळभाज्या जास्त खातोय आपण तस अ ह्या साईटला तसही मी म्हणजे एकच भाजी जी किंवा आम आणि पालेभाज्या जास् त हिकडं पालेभाजी चालतय, असं
हम्म.
ओके मग काय ते सासऱ्यांच्या बहिणी पण आलेल्या. म्हणजे ना सासूबाईंना चार बहिणी आहेत, म्हणजे पाच जण आहेत्या त्या बाईंनी काय काम म्हणजे इथ बोललेल्या सगळ्यांना आणि त्यांच्या हो, तीनीच टाकली.
हा! हा! एकत्र केलं सगळ्यांचं
हा, सगळ्यांचं एकत्र केलं म्हणजे इतरां ची भावं लांब लांब हायत. त्यापेक्षा म्हणजे एकात ठिकाणी सुरु करूया. हा तुझ्या सासूबाईपेक्षा मोठेय.
हा.
म्हणलं तिथंच येतो आम्ही. इथंच आल्या इथंच सगळ केलं कार्यक्रम. पुन्हा त्यांचे सगळ्यांचे मिस्टर पण आले होते.
हा.
ह, जेवणाचं खरं तर
हम्म.
मुलं पण आलेली. आणि इकडे तस हं. जास्त हे असल्यामुळं एक हे भरपूर आपल्याकडे कसं कधी जाय च नको, आता वेळ नाही असं म्हणतात पण इकडं काही नाही असं म्हणजे वेळ काढून पण येतात. आपुलकीय भरपूर आणि खरंच आहे आपुल म्हणजे मी तर पहिल्यांदा तिथनं आल्यावर बघी कि माणसं माणुस कसं राहायचं म्हणजे कीती माणसाच्या पडायचं. एका आनंद
हम् हम्म
म्हणजे वेळेला महत्त्व परत अ बोलण्याला मान देणे. बाबा बोलवले आपल्याला जायलाच पाहिजे. अस आता देखे कस खायला मिळतय. किंवा आपल्याला जेवायला जायचं. म्हणूनच जातोय. प तसही तर नाही शब्दाला मार ह
होय.
बोलवले जायलाच फहिजे आपल्याला
होय देऊन हे करून चा हे होत नाही खर बोलून करून नसल तर घेऊ. ते
हा जो आपल्याला पड पण बोलून करून असे चांगले.
हा हा
हम्म अ सगळ्यांच्या येत आहेत. पी जनावर आहे ते सगळंजण म्हणजे थोडं काम करून थोडं मागे ठेवून आल्या होत.
हा ह सगळ्यांचा असते पापुत्रा
असस्ते असते. बस त्यां दुबईला पण दिला. त तक ना ख न माझं लेकीची पण मोठी
होय होय होय आता सगळ्यांचच भरलं तर भाचीच भरलेता. बकीनच परले आता सुधान स्करलं.
पुली सुधायचे होते घरात
होय
काय काय काय काय न वेळ काय असं होतं खा.
नाही नाही.
पहिला तस बरा आईची ओटी भरायची. तुला अ ते आईन लेकीची भरायची.
होय.
अधिक मास.
हम्म.
जावयांना द्या
होय.
तुम्हाला केलयं काय नाही.
नाही मागच्यावेळी केलत मला ह्या पण केल्या आई. हम्म साडी ते दिली. मुलगीला पंजन घेतली. मी तिला करून आलो, म्हणजे तीगजण हायत. तर काकी दोघजण हायत. ता नाही मम्मी एकटी. मग तिघासणी एकदम करून आलो. कुटुंब मोठा हाय, तिथ पण दहा बारा जण आहेत. अ म्हणजे चू ते म्हणजे पप्पांना दोन भाऊ आहे म्हणजे काका काकी तिघजण असं आहेत. मग त्यांच मुलं. सगळे हायत भऊ चुलत. होय होय आहेय तर लग्न झालं कि, एकट्याचं लग्न झालं. दोघांच लग्न झालय, अजून एकट्याच व्हायचंय. त्या आता बहिणीच हाय ते ठरलय. मग आता पुुढल्या महिन्यात ते आहे लग्न होय.
मोठे आहेत सगळी, मग वेगळे आहेत काय
होय वेगळ झाल्यात आता एक व वर्ष झालं वेगळं झाल्यात एकत्र हुतं पहिला. आता वर्ष झालं आता वेगळं झाल्यात. एकाच घरात आहेत सगळं, होय होय. एकत्रच होतं आमचं, दहा बारा जण होतो आम्ही.
अरे बापरे म्हणजे एकच घर मो ह.
होय मोठ्च्या मोठाय घर मोठाय घर. मग त्यातच हे झालं आणि म्हणजे नवीन बांधलं घर. आणि मग तिघांना कसं हे व्हील तसं राहायला येईल तस बांधलं तिघांच्याला हा... मग ते सगळं एक पूर्ण झाल्यावर मग वेगळं झालं. त्याच घरात आहेत सगळी खरे असं...
होय वेगळी करून खायचं
आई वगैरे तुम
होय आहेत आहेत तुमचं.
ह केलो होतो जाऊ आमची पण चुलती एक आहे चुलतीला पण दोन मुलं सा आहेत मुलगी नाही आहे त्यांना
हा हा.
तीजी पण वटी भरून मम्मीची आमच्या ऑफिसला पुण्याला असतोय कामाला
हा हा हा.
माझी डिलिव्हरी होती म्हणताना आले होते.
हा हा.
ह डिलिव्ही झाल्यानंतर आता एक दोन एक महिन्यान जाणार आहे आता पर
हा हा हा.
हम्.
मी पण असं इथं नरसिंग चे काम करते दवाखानत तर. नर्स त्यांच्याकडं पेशंट असलं की त्यांना म्हणजे त्यांना एक पेशंट असते ना सांभाळायला पेशंट त्यांना एक नर्स ते असतात असं ते काम
हा- हा - हा
हम्म
आणि काय?
उन पण भरपुर ते आलं नाही.
हं
होय. रोज नास्ता करतोस तीला की सकाळी
रोज नाश्ता सकाळी आम्ही उठतो तुला साडेपाच ला उठायचं. पण आपल्या वेळेस अ आ बोल करायची. ओके पर्यंत जाऊ बाई आमच्या सगळं चुलीवर करतात स्वयंपाक. म थोडा गॅसवर हा ताई म्हणजे त्यांना ते सवय झालेली आहे. कि भाकरी चलीवर करायच्या आणि चुलीवरचच खायचं त्याच्या लोकांमध्ये जे शेतकरी लोकं त्यांच
होय अंच छान लागतय चुलीवर च हे करायला खायला. गॅसपेक्षा.
स्वर के दाद तर ते त्यांना म्हणजे पचत बी नाही आणि खाऊ पण वाटत
होय.
ते त्यामुळे मला लाईसिक वैसिक सवय नाही. ते जाऊबाईच बघतात. हॅलो. ज्या आप चहा दूध वगैरे गॅसवर करायचं हो. मित तर म्हणते त्यांचा रोज सगळा स्वयंपाक पण डाळ दालचण्यावर असते. आम्ही इकडं कसं आत्ता शेत असल्यामुळ लाकडं पण भरपूर आहेत मग ते लाकडं कुठ वाया घालवायची. नाही आम्ही गावात. ना राहिना शेत नाम.
हा हा.
एक अ दोन किलोमींट दू किलोमीटर जास्त पण लांब नाही. शेतातून येऊन जॉब करतेय शेतात पण आहे. खोले पण अस काही इमर्जन्सी जर अस तर नाही तरर मघा
हम्म. दळण असलं तर होतय सोळा सोळा किलो.. च्चुलीवर.
हां होतंय का बाय मन. हो.
हम्म.
जवळ आहे म्हणून खर पाणी पण तापते आता आमचं पण किती नऊ जण असतात.
हं हा.
करतो मी तुम्हाला कॉल म्हणज
हा हा